हॅलो.
काही आवाज येतोय का?
हा येतोय, येतोय. हा, बोला बोला. काय म्हणताय?
हा, काय नाही. म्हटलं चला तुम्हाला फोन लावून नंबर बघितला म्हटलं, तुम्ही फ्री दिसताय. म्हणून म्हटलं बघ तुम्हाला कॉल करू.
आता आता ऍक्च्युली मी आता फ्री नाही फ्री आहे. पण नाहीे पण. कारण काय आता म् आवरायची तयारी चालू आहे.
ओके. ओके.
हा मग म्हटलं चला आता एक एक फोन येतोय, तोपर्यंत करून घेऊ. आवरता आवरता मी फोन लावते. आता आपल्याला असंच करावं लागतं ना. हे, आवर् काय आपलं आपलं काम करता-करता आपलं वेगळं काम करायचं. दोन्ही काम एकदम करायची. एकीकडे खान एकीकडे जेवण.
हो. तेवढी ऍडजस्टमेंट करावीच लागते आपल्याला.
प्रश्नच नाही. आणि करायची का आणि कामं करायची म्हणजे, आपल्याला काहीतरी कसरत ताऱेवरची कसरत करावीच लागते. हो. मग आपल्या आपल्या आईवडिलांनी नाही का केली. तस तसच मग त्या त्यांच आपल्याला काहीतरी टिकवावं लागेल ना.
बरोबर आहे. नाही तेच तर. नाही आणि जनरल लेडीजना कस ती सवयच असते म्हणजे? बालपणापासून जनरली. असे क्चित क्वचित राहता का त्यांना आप सवय नसते. ते असे क्वचित राहत. नाही का?
तरी तरी त्यांना पण म्हणजे त्या दाखवत नाही. ज्यांना नसते सवय त्यांना दाखवत नाही करावं तर सगळ्यांनाच ऍडजेस्ट, बाणूस, माणूस आला माणूस जन्माला आला म्हणजे तो ऍडजस्ट, करत जगण्यासाठीच आला आणि तो, तेला किती स्वीकारतो त्यानुसार माणूस आपण, अ आयुष्य चांगलं जगत असतो. आयुष्य जगणं आयुष्य जगण्याला अर्थच तो तो आहं. कि आपण त्याच्यात किती स आ म्हणजे पॉझिटिव्ह घेतो.
हो.
त्याच्या त्याच्यावर अवलंबून असतं सगळं काम करणं ह् अह्. अ मग का हा सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह घ्यायच्या. आता हे मी करणार आहे ते ही निश्चितीचा जिमा आपल्या डो ह्याच्यात हो असते. होते तेव्हा तेव्हाच आपण सक्सेस होतो.
सक्सेस होतो बरोबर आहे बरोबर आहे सर्वात महत्त्वाचं पॉझिटिव्ह राहणं महत्वाचं आहे बूवा. आणि शेवटी काय अशक्य काहीच नसतं. नाही का जिवणामध्ये असशक्य काहीच नसतं. फक्त करण्याची चिकाटी आणि पॉझिटिव नाही का? जे ऑटोमॅटिक ते काम पण होत राहता.
हो प्रश्नच नाही आणि आपण जितकं जित क आपण ते मनापासून मन लावून पॉझिटिवली करू काम एखादं. तेव्हा ते आपल्याला जास्त फायदेशीर ठरत सध्या. सगळ्यात सगळ्यात गोष्ट पहिली म्हणजे आपण पॉझिटिव्ह राहणं.
हो हो हो हो मी तुमच, तुमच्याशी बोलते तरी मी मला इथे पॉझिटिव्ह पणा जास्त जाणवतोय.
अम ह्अ होय म अस म आपल्याला पण छान वाटतं ना की एखाद्या कडून एखादी चांगली चांगली एनर्जी ह्अ प्रश्न, प्रश्नच नाही, प्रश्नच नाही, प्रश्नच नाही.
ते बोलला होतो ते पण मग निगेटिव्ह नाही का.
आता आणि आपण पण आता आता आपण इतके फोन करतोय. त्याच्यात आपल्याला जाणवत की आपण कोणाशी सारखं बोलू शकतोय. आपल्याला कुठल्या बोलण्यामुळे आपल्याला आपलं काम चांगलं होणार आहे. अ हि हि ही पॉझिटिव्हटी आपण किती आपण काम करायला लागल्यापासून अनुभवतो बघा. हा आणि आणि जेव्हा, जेव्हा आपण आपल्या मनापासून आणि सुद आपण ते चा काम, कुठलही काम असो म, चांगलं आहे म्हणूनच स्वीकारतो तेव्हाच आपल्याला चांगलं, हे मिळतो त्याच्यात रिझल्ट रिझल्ट चांगला मिळतो.
हो बरोबर आहे नाही छान छान वाटूतय बरं का.
प्रश्नच नाही प्रश्नच नाही. आप आणि,
महवाची असते जिवन जगताना मी तर म्हणते प्रत्येक क्षणाला सुद्धा पॉझिटिव्हटी खूप महत्वाची आहे.
प्रश्नच नाही.
नाही का सुख असो दुख असो काही असो,
आणि आपण-आपण लोकांना किती पॉझिटिव्हली करतो, त्याच्यावर अवलंबून असत. आपल्यात सुद्धा पॉझिटिव्हटी
महत्वाचय
हो-हो-हो,
त्यांना सारख म्हणत आहे तच नाहीये, करतच नाहीये, जातच नाहीये, तर लोक समोर
हो, नाही.
हे पण कस आणि काही गेला. कुठलही काम करताना पॉझिटिव्ह घ्याव, की नाही जमत ते ना मग कदाचित आपलं काम झालं त्याच्यापेक्षा ही पॉझिटिव्हटी गेली ना, तर आपल्याला परत सुंदर, अजून त्याच्यापेक्षा चांगलं काम मिळत.
हो,
हा, आणि खूप सग हो मग जे फक्त मग हे साधं आपल रोजचं काम असतं, रोज आपण आपण घरात झाडणी झाड झाडणी मारतो, रोजच अगदी स्व च्छ कोपऱ्यातून केर निघतोच असं नाही, पण जर आपण-आपण आपण घरातून केर काढलाच आणि तो आपला असा वर वरचा निघाला, तर समोरचा आपल्याला बोलला काय ग आज घर -घर तसच राहिलय, खूपच घ घाण राहिलय आज तू असं कसं काय काम केलं तर आपल्याला त्या बोलण्यातून आपण काय पॉझिटिव्हिटी घ्यायची कि आप-आपल्याला उद्या चांगलं काम करायचंय. ह्याच्यापेक्षा हा आणि-आणि आपण पण काय म्हण तो नाही आपल्याकडून काल चांगलं काम नाही झालं बर का आज आपल्याला अजून छान काम करायचंय.
अजून छान काम करायचंय बरोबर आहे ना.
मग चांगलंच होतं काम
हो नाही बरोबर आहे ना
बरोबर आहे ना ते झाडण्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी मिळते आपण जर घर स्व च्छ ठेवलं तर त्या घरामध्ये पण पॉझिटिव्हिटी मिळते आणि आपण जर घाण ठेवलं तर ती घाण साचत-साचत जाते अजून मग निगेटिव्हटी जास्त साच ते आणि मग तिथे निगेटिव्हटीच वातावरण तयार होऊन जात असं
आता-आता आपल्या आता-आता पॉझिटिव्हटीचा विषय निघालाय आपला त्याता मी अजून एक अजून एक मुद्दा सांगते हम्म आता आता मग खूप घाई आहे माझ्या मागे हम्म पण मी जर म-म्हंटलं असत नाही मी आता खूप घाईत आहे. मी फोन करत नाही मी फोन घेत नाही हम्म तर मग आपल्या दोघी च काम अडल असत कणी माझं फोन करण पण आणि तुमचा फोन घेणं पण आहे की नाही मग आपलं आप आपलं काम दो दोघीं अडल असत त्याच्यामुळे आपल्या कामात, आपण किती घाईत असलं तरी, सकारात्मकता टिक ठेवण, पॉझिटिव्हिटी ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे.
म्हणजे एवढ्याशा बोलण्यातून सुद्धा हे म्हणजे खरंच सांगते आहे. मुद्दा छान मिळाला म्हणजे आपण किती जरी कामात, हे असलो बिझी, तरी आपण म्हणजे चिड चीड न करता समोर
हा हा, मी मी तेच म्हंटलं ना, मी आता तुम्हाला तेच तेच म्हंटलं, हो चालेल म्हंटलं, पण मी पण तुम्ही मला म थोडासा वेळ द्या मी पण तुम्हाला थोडासा वेळ देते. याच्यातून काय झालं? याच्यातून काय झालं? तुम्हाला पण, पुढचं तुम्हाला एखादा फोन करायचा असेल किंवा पुढचं काही कोणाशी बोलायचं असेल, तर तुम्हाला ते हा मुद्दा मिळाला ना तुम्हाला, की नाही. लोक आपल्यासाठी वेळ देता येत. आपण पण त्यांना द्यायला पाहिजे.
प्रश्नच नाही बरोबर. हे असच मग पॉझिटिव्हीटी. खूपच छान वाटतय, बरं का? म्हणजे मला मी आता काल ऍक्च्युली, कसंय ताई मी कालच जॉईन झाली.
अ मी पण कालच जॉईन झाले. मी पण. अच्छा.
अ तुम्ही कधी जॉईन झाल्या.
मी पण कालच जॉईन झाले.
हो का? हा हा, आवाज येतोय का?
हो येतोय येतोय, मला येतोय. हो येतोय, हा. तुम्ही बोलत राहा.
कालच जॉईंन झाले ना.
हां.
हम् पण मला ह्या कॉलमध्ये जास्त आनंद वाटला, पण म्हणजे असं बोलताना.
ते मला मला पण ऐकून आनंद वाटला, की माझ्या फोनमुळे कुणीतरी आनंदित झालंय.
नाही नाही खरंच म्हणजेे जे कसं मला का छान वाटलं? कारण तुम्ही ज्या बोलता पॉझिटिव्हीटीच, ते माझ्यामध्ये ऑलरेडी आहे. आणि म्हणून मला ते ऐकायला बी छान वाटतं आणि जे ते खरोखर पॉझिटिव्हीटी पाहिजेच बा प्रत्येक ठिकानी माणसाला म्हणजे एक छोटस उदाहरण ते तुम्ही छान दिलं मला. तुम्ही घाईमध्ये होत्या पण, तरी त्यातून तुम्ही वेळ काढून, मला तुम्ही वेळ दिला.
हू हू. हो मग.
हा.
आणि असं आणि आणि ही जर आपण पॉझिटिव्हीटी घेतली ना, आपल्या आपोआप पुढच्या पिढीमध्ये तीच पॉझिटिव्हीटी येते. आपणच आपणच दुर्मुखलेले राहिलो तर
बरो बरोबर आहे.
ते चालत, ते आपण काही केलं तरी चालतं म्हणून आपली पुढची पिढी पण त्याच पावलावर पाऊल ठेवते, त्याच्यामुळे आपण कसं बोलतो आणि कसं करतो. आपण किती सकारात्मकता ठेवतो. त्याच्यावर आपल्या घर, पूर्ण घरादाराचा आनंद अवलंबून असतो. हा मग.
तो बाहेर कुठे असो नाही का? आपल्यामुळे जर वातावरण पॉझिटिव्ह होत असेल तर तो आनंद किती वेगळा असतो.
बर आ. आ आता सुुद्धा मला पण बोलताना ना समोरच्याशी बोलताना तर आपल्याला बोलणं ऐकून त्यांना जरा बरं वाटतंय ना त्याच्यात मला जास्त आनंद मिळतो.
हा बरोबर ये.
समोरच्याच्या आनंदात आपला आनंद
हो माझही तेच ये तेच महत्वाचं मी खरोखर अगदी रिअली खरंच छान वाटलं मला ऐकून म्हणजे खूपच छान वाटलं आणि ते उदाहरण एक छोटस म्हणजे छान वाटलं ते म्हणजे असं कधी कधी होत ना ताई घाई गर्दीत असल्यावर लेडीज जनरली कस चिडचिड करून नाही नाही आत्ता वेळ नाही मला नंतर करेल. आणि आणि मग समोरची व्यक्ती पण मग थोडस नाही म्हटलं तरी नाराज थोडीशी नाही म्हटलं तरी थोडस वाटतच ना असं आणि काही काहींचं सांगण्याच टोनिंग वेगळं असत.
हो मी मी मी जरा थांबू का मी मी फोन लावते. एक दोन मिनिटात फोन लावते हा ओके ओके ओके